काय करतेस?
काय नाही बघा बसले.
काय चाललंय बर हाय का?
काय नय निवांत.
काही नाही मी जरास तुला परंपरेविषयी अ म्हणजे परंपरेविषयीच थोडस सांगणार आहे.
हा हा बोला की? हा आहे की बोला.
आता परंपरा म्हणजे काय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे म्हणजेच सुपूर्त केलेला ज्ञानाचा किंवा आपला आपण जे आचार विचार किंवा आपण जे शिकतो किंवा हे सगळं दुसऱ्याच्या दुसऱ्याकडे सुपूर पूर्त करणं म्हणजे परंपरा. हा. म्हणजे एकाकडून दुसऱ्याकड म्हणजे आता सण म्हणा किंवा आपली तिथं आपल्या सण उत्सव खाण्यापिण्याच सवयी किंवा पोषण ताक, आपण काय घालतो किंवा दरी युक्त आचरण म्हणजे आपण वागणं बोलणं या सगळ्या गोष्टी प परंपर परंपरेमध्ये येतात म त्याच एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडं म्हणजे आपण शिकवतो देतो म्हणजे परंपरा. आता ह्याच्यात कस म्हणजे आणखीन त्यात कसं येतय आपण जे अ, म्हणजे घेते म्हणा आता काका चुलते, बाप किंवा असं म्हणजे कौटुंबिक म्हणाय गेलं.
ह.
तर ते सुद्धा म्हणजे आपली परंपराच आहे म्हणजे एकत्र राहणं. कुटुंब म्हणा किंवा हे आणि सण उत्सव तो आता सण एकत्र साजरां करणं आणि ते का करतात त्या मागच कारण काय?
हे सगळं आपण म्हणजे आपण हे जे कास करतोय किंवा कशासाठी करतोय किंवा त्या माग च महत्त्व काय आहे हे सुद्धा आपण पुढच्या पिढीला पटवून देतो.
हो हो.
हे सगळे सण सुद्धा आपण पुढच्या पिढींना सुपूर्द करतो.
होय होय.
आणि अ. तुला म्हणजे आणि तुला काय वाटतं?
म्हणजे कसं? आता रुढी परंपरा- म्हणजे तुम्हाला म्हणजे, मी आतापर्यंत जे वाचलय किंवा ज्या पद्धतीन आ- म्हणजे माझं कॉलेज वगैरे झालं त. णे आतापर्यंत मी कसं शिक म्हणजे शिकलेलं मी तुम्हाला सांगते की आता रुढी परंपरा म्हणजे क आता आता पर्यंत जे आपल्या एवढं जे, सामाजिक जीवन असू दे आर्थिक जीवन असू दे किंवा जे- आपलं दैनंदिन जीवन असू दे. त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपले जे- पूर्वज होते किंवा प्राचीन काळातील जे लोक होते- त्यांनी म्हणजे, ती आपली रुढी परंपरा म्हणजे- एकदम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते म्हणजे असतेच रुढी परंपरा. आणि ते आतापर्यंत आपण चालवत जातो. मग रुढी परंपरा म्हणजे, आता जर आपण छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे बघा की आपण आता ज - नवीन व्यक्ती आपल्याला भेटला किंवा पाहुणा घरी आला किंवा आपण कुणाच्या - गेलो आपण हात जोडून नमस्कार- नमकार करतो एकमेकांना. ह. कारण का? कारण ती व्यक्-
आपल्यावर हा परंपरा आपल्या म्हणजे, एक-
मग ती एक छोटीशी आपली परंपराच आहे की, हा. कि आपण भेट- नवीन व्यक्तीला तर त्यांना हात जोडून नमस्कार करावा किंवा त्यांच्या - पाया पडणी म्हणा. किंवा त्यांचा आता अस का म्हणतात की अतिथी देवो भव. म्हणजे घरात आलेला पाहुना आहे- देवा समान असतो. म त्याला आपण पहिल्यांदा आल्या आल्या कस - तांब्या भरून पाणी देण. ही पण आपली छोटीशी रुढी परंपराच - आहे असं मला वाटतं.
हो हो बरोबर आहे.
होय.
आणि काय म्हणजे?
हा. म्हणजे अजून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहेत. म्हणजे एवढीच घ्या की आ म्हणज- म्हणजे, आधीच्या काळात लोक कशी अ- दारामध्ये रांगोळी काढत होती. मग ती रांगोळी कशी असायची? अजून पण, म्हणजे आतापर्यंत ज्या काळात- आतापर्यंतच्या काळामध्ये- अ कोकणामधील म्हणजे बायका स्त्रिया असतात त तांदळाच्या पिठाने रांगोळी काढतात. ती एक आपली जुनी परंपरा आहे. मग आता रांगोळी का काढतात? कारण आधीच्या काळात असं मानलं- जायचं की जे सरपटणारे प्राणी आहेत. ते या घरामध्ये- येऊ नये. म्हणजे रांगोळीचे ते खरखरीत कण असतात- त्याच्यावर तर सरपडणारे प्राणी जास्त वेळ टिकत म्हणजे- म्हणजे चालू नाही शकत ना? मग त्यामुळे ते प्राणी घरात येत नाहीत. त्यामुळे रांगोळी काढायचे. आणि को म्हणजे कोकण भागात कसं? ती एक प्रथा आहे. की जे तांदळाच्या पिठाने रांगोळी काढली की जे आपले- अ म्हणजे पशु पशु आहेत. पशु पक्षी आहेत. त्यांना ते थोडस अन्न म्हण म्हणजे एक अन्नदानाचा हे म्हणजे मुंग्या असू द्यात किंवा- चिमण्या वगैरे दारात येतातच की. मग त्यांना एक प्रकारच अन्नदान म्हणून ते एक रांगोळ काढत होते. ती एक आपली रूढी परंपरा आहे.
हो ते पण आहे. आणि- म्हणजे- जे आपलं हे संस्कार पण त्याच्यात म्हणजे आता तू सांगितलं तस- म्हणजे पाणी वगैरे देणं. किंवा आपल्याकडे कस वडीलधाऱ्यांचा आदर करणं. किंवा पाहुण्याला अ- देव मानून अतिथी देवो भव आपण म्हणतच असतो. आपण सांगताना सांगतोच मुलांना आता- देवो भव त्यामुळे कुटुंबात पण सर्वांशी प्रेमानं राहणं किंवा त्यांच्या- बरोबर प्रेमानं वागणं हि पण एक ली परंपराच आहे त्याच्यात आपल्या तस म्हणजे आणि बघायलाे. क किवा सं पण आप म्हण संगीत म्हणा किंवा वि नृत्य प्रकार म्हणजे आता भरतनाट्य म्हणा कथकली म्हणा आणि आपण ह जे करतो ते हस्तकला किंवा विणकाम वगैरे ते सुद्धा आपल्या परंपरेच म्हणजे साक्ष देतात. नाही का पुरातन काळात केलेले हे जे हस्तकला आहे. नंतर आपले खानपान किंवा वेशभूषा पण म्हणजे आपण खाताना खाण्यात काय खात. हे पण आता प्रत्येक राज म्हणजे राज्यात ज असं बघायला गेलं तर, अ म्हणजे वे वेशभूषा किंवा खाण. खाद्यपदार्थ सगळं वेगवेगळंच आहे. म्हणजे आता आपल्या इकड कसं अ महाराष्ट्रात साडी आणि हे पूर्वीपासून चालली आलेली परंपरा आहे ना पूर्वीपासून लोक हे घाल साडी आणि धोतर, आता तसच पुढं आपण जर गुजरात बघित म्ह तर ते गुजराती साडी आणि त्यांचं ते अ काय असेल ते तो पोशाख. जास्त करून ते गुजराती साडी वगैरे किंवा त्यांची भाषा गुजराती न कर्ना इकडं कर्नाटक मध्ये र्यंत केलं तर त्यांच कस तेत. काय म्हणतात तेला तेंगी त्याच्या वरती ते सधरा. त्या प्रकारे असतात आप कोकण गे तर ते गुडग्यापर्यंत त्या बायका बघा साडी घालतात.
होय.
हा आणि ते प्रत्येकाच असं खाणं पिणं किंवा वेगवेगळंच असते ना त्यां च का
परंपरेनुसार जे चालत आले ते म्हणजे वेगळं वेगळं असत.
त्यांनी ते चालवत येतात आ त्यांच्या इक आता कोकणात कस जास्त प्रमाणात पाहत माशे हे पिकत किंवा खाल्लं जात मग तीच परंपरा ते त्यांच्या मुलांना असल ते प्रत्येक जण प्रत्येक राज्यातलं किंवा ह्याच्यातलं हे प्रत्येक जण हे प्रत्येकाला देत जात.
होय.
हा अप म्हणजे थोडक्यात काय म्हणजे आज आणि त्यात पण अ आताचे आत्ताच्या आधुनिक जगात जर बघायला गेले किंवा डिजिटल युगात आता बघितल. त्या जीवनशैली त्यांना वाढवती नाही का.
हो हो.
कृतीचा काय प्रभाव म्हणजे जुन परंपरा म्हणणा हे सगळं मागत पडत चाललं आहे.
हो हो बरोबरायकी
नाही का कारण आता डिजिटल युग आहे सगळं मोबाईल कप्युटर इंटरनेट हे सगळं आणि त्यामुळे आता कस म्हणजे सण उत्सव साजरं करणं, योग अ ध्यान करणं किंवा नी निसर्गाच संरक्षण या परंपरांना ते म्हणजे आजही आपल्यात निरोगी किंवा आनंदी जीवन जगण्यास मदत करतेत ना. आता आपण
किंवा हे इंटरनेट, मोबाईल ते आता पहिलं कुठं होत? पहिलं पत्राद्वारे किंवा तार वगैरे करून लोकं म्हणजे एकमेकाशी संपर्क साधत होते. त्यावेेळी पण आता जस -जस पुढं -पुढं जस -जस नवीन पिढी घडत जाईल किंवा नवीन नवनवीन जसं युग काय परंपरा चालू होईल. तस -तस ते पुढं सगळं बदलत
बंद होताएत होय होय.
आता हे म्हणजे, म्हणजे ह्यातून निष्पन्न काय? तर परंपरा ही समाजाची ओळख असते. म्हंजे जे आपण पहिल्यापासून ची करतो. ते म्हणजे एक प्रकारे ओळखच झाली ना. चांगल्या परंपरा किंवा चांगल्या परंपरा आपण जर म्हणजे दिल्या पुढच्या ह्याला मुलाला किंवा आपल्या पुढ पुढच्या ह्याला तर त्याच्यात माणुसकी किंवा संस्कृती हे शिकतात. आता आपण जर आपण, त्याला वेगळ शिकवलं किंवा चांगल शिकवलं नाही. वाईट शिकवलं, तर ते चोऱ्या- माऱ्या करणं. हे ह्याच्यामध्ये ते म्हजे जाणार मग ते आयुष्यभर त्याच पुढच्या पिढीला त्याच्या पण ते ती सवय किंवा ती शिकवण लागणार
होय होय.
आणि काय वाटतय तुला?
नाही तेच की, आता म्हणजे ज्या आपल्या रूढी- परंपरा आहेत त्या म्हणजे थोड्या थोड्या का होईना प्रमाणात कमी कमी होत आहेत. असं मला वाटतय.
चालतय ठेऊ का?
हा हा.